हॅलो
हा म्हंजी तुला
हा येतोय माझा आवाज येतोय तुला
हो येतो येतोय बोल
ठीक आहे तर आपण जे आपलं दैनंदिन जेवण असतं म्हणजेच डेली रुटीन याबद्दल बोलूया का? थोडा वेळ आहे का
हा हा बोल ना
ठीक आहे आता बघ मी माझं सांगते डेली रुटीन कॅज्युअलीे आहे तु पण तुझं बोल आपण नॉर्मलीच बोलूया तर फर्स्टली तर मी अ तुला चर वाटेल बट मी पाच वाजता उठते. म्हणजे बघ परत पाच वाजता उठ ते मग पाच वाजता का तर मला साडेपाच वाजता जिम ला जायचं असतं.
अच्छा म्हणजे तू जिम ला पण जातीस काय?
हो हो म्हणजे फिजिकली स्ट्रॉग राहायला पाहिजेच ना. त्यासाठी मग मी साडेपाच वाजता जिमला जाते सो मग मी पाच वाजता उठते.
हां
तर फ्रेश वगैरे व्हायचं. मग थोडे डेटस वगैरे घेत ते ड्राय फ्रूट्स घेते. ते घेतल्यानंतर मग तर सव्वा पाच वाजले ना की मग मी निघते घरातून. मग माझ ला कधी कधी समटाईम ड्रॉप करायला पप्पा येतात किंवा मी जाते. तिथून जवळच आहे. मध्येन गेल्यानंतर तिथे मग एक तासभर वर्कआउट वगैरे करायचं हे ते पुशप स्टॅन्ड ऑल ते झाल्यानंतर मग घरी यायचं मग घरी आल्यानंतर जे काही असेल आपलं नॉर्मल आता वर्कआउट केल्यानंतर आप आपल्या बॉडीला प्रो ते गरजेच असतं. मग प्रोटीन पावडर थोडी घ्यायची हे ते मग मिल्क वगैरे घेतल्यानंतर मग आहे ते बेसिकली नॉर्मली मग माझ रुटीन चालू होतं ते म्हणजे मग त्यानंतर फ्रेश व्हायचं मग फ्रेश झाल्यानंतर थोडस दिवाबत्ती कराय देवासमोर पाया वगैरे म्हणजे देवाला पाया पडायचो पण आज प्रार्थना करायची देवासमोर. म त्यानंतर थोडं मग डेली ब्रेकफास्ट मग ब्रेकफास्ट मध्ये पण प्रोटीन आहे का? म्हणजे मी वेटींग साठी जाते जिमला माझ्या जेवणाम ते अ पोटॅटो मग स्वीट पोटॅटो, देन त्यानंतर मग जे म्हणजे प्रोटीन रिलेटेड जस कि, पनीर आता तुला माहित त्या पनीर मध्ये प्रोटीन असते, हा मग ते घेते, मग ते घेतल्यानंतर
जास्त खा ना.
होय - होय बरोबर आहे, बट कसं आहे माहितीये का, आता प्रत्येकांच्या घरी कसं असतं, एक जण मंडेला नाही घेत, नॉनव्हेज मग थर्सडे ला नसतं मग आम आमच्या मध्ये कसं संस्कृतीमध्ये आमच्या, घरी खूप असं माणसं मानतात देवाला ही ह्या दिवशी नाही खायचं त्या दिवशी नाही खायचं. खायच नाही. वीक मधून दोन तीन वेळा जर ते घेण्यापेक्षा बेटर आहे की आपण, व्हेजिटेरियनच प्रोटीन घेऊया ना.
अच्छा मग कधी तर क रोज वेज घेच पण कधी तर नॉनव्हेज च पण ठेव ना म्हणजे, कधी तर भेटलंच पाहिजे ना नॉनव्हेजच
होय - होय बरोबर आहे बरोबर आहे मी घेत ते म्हणजे जर पंधरा दिवसातून म्हणजे, मला मिळाला म्हणजे मला आवड अ म्हणजे नॉन व्हेज वगैरे मग मी घेते. ते प्रोटीन म्हणजे मला हवं असेल तर. बट डेली रुटीन मध्ये मला ते ऍड करणं जरास अ इम्पॉसिबल पॉसिबल होतेय तेवढंच. बाकी काही नाही मग ते घ्यायचं, त्यानंतर जे येतय ते म हे सगळं झालं ब्रेकफास्ट वगैरे हे झाल्यानंतर मग आपण आवरायचं वगैरे आणि मग थोडस मला पुस्तकं वगैरे रीड कराय ला मोटिवेशनल आवडतात. मी ते वाचून घेते. म्हणजे असा हिस्टॉरिकल आवडत. देन त्यानंतर जे आता रामायण, महा बरं म्हणजे जे अ
म्हणजे पोथी पण आणि आपलं जुन कल्चरबद्दल.
हो बरोबर - बरोबर प्राचीन काळाच जे रिलेटेड म्हणजे हिस्टॉरिकल म्हणजे आता महाराजांचा इतिहास तुला माहितच असेल. त्या रिलेटेड जे काही आहे, मला वाचायला म्हणजे त्याची कहाणी ऐकायला वगैरे आवडते. म्हणजे ते थोडस वाचून वगैरे झाल्यानंतर आईला थोडे घरकामात मदत करते. तेे झाल्यानंतर मी बाहेर थोडस काम वगैरे म्हणजे आ असतं माझं. मग ते करून घेते मग. करून गेल्यानंतर मग आपण दुपारी थोडस आपलं जेवण हे ते मग आता तर तुला माहती आहे सोशल मीडिया किती झाल्या मग त्यामुळे, आपण एडिटेड झालेलो आहे. मग ते थोडं बघायचं, हे ते
पण सोशल मीडियाचा आपण चांगला वापर पण करू शकतो ना रेसिपी बघण्यासाठी किंवा कुठले तरी ऑनलाईन लेक्चर करण्यासाठी किंवा स्टडी साठी किंवा गव्हर्मेंट मध्ये आता सध्या काय केलं काय नाही जाणून घेण्यासाठी
होय बरोबर आहे बरोबर आहे मी तेच बघते म्हणजे हिस्टॉरिकल तुला बोललेच म्हणजे एक आता मंदिर व जरी आहे मग त्याबद्दल आपल्याला काहीतरी रहस्यमय स्टोरी वगैरे पाहायची आहे वगैरे अस जे काय असेल ते मंग मी बघून घेते मग ते त्यानंतर मग झाल्यानंतर थोडस रेस्ट वगैरे घ्यायची. म तोपर्यंत संध्याकाळ होत म संध्याकाळी तर माहितीय मी जिमला ल्यामुळ सगळं करते त्या पेक्षा बेट काही तरी एक फ्रुट घ्यायचा किंवा दूध वगैरे काही तरी घ्यायचं ते घ्यायचं त्याच्यानंतर मग जे काही असेल पुढच घर कामात मदत वगैरे करून घ्यायची मग आणि देवा समोर दिवाबत्ती वग लावायची म नॉर्मली आपल काही तरी कोण असेल फ्रेंडस वगैरे त्यांच्यासोबत कॅज्युअली वगैरे बोलायचो हे ते म डिनर आणि मग देन त्यानंतर थोडंस अजून सोशल मीडिया म देण हरे असतो. हे माझं डेली रुटीन आहे म्हणजे ह्यात काही चेंजेस वगैरे कधी तरी होत राहतात बट हे म्हण हे आहे दैनंदिन जीवन माझं तसं तुझं काय आता जसं मी तुला बोले जिम बद्दल म्हणजे मी सांगितल
माझ तुझ्या बिलकुल अपोजिट कधीच सकाळी लवकर उठत नाही. ब मी व्यायाम देखील करत नाही माझ म्हणजे माझं रुटीन कशामुळे बिघडलं माझे एक्झाम्स आहेत. वगैरे म माझ स्टडी म माझं रुट तीन दिवस आहे आता सकाळी मी, रात्री मी तीन ते चार, पर्यंत स्टडी करत बस ते क्वेश्चन सेट सोडवते तर मला सकाळी लवकर उठवतच नाही, मी नऊ दहाला उठते मग दहाला उठले कि पहिला आंघोळ वगैरे करायची, मग नाश्ता करायचा मग मम्मीला काय हेल्प हवी असेल तर ते करायचं, मग आप आपल्या मुलींना भांडे तर कोण सोडून जाणार, भांडे आपलं कायमच साथीदारच आहेत. भांडे घासले की मग मी थोड माझ आवरते मग लायब्ररीला जाते मग लायब्ररी. गेले की लायब्ररीत माझे म्हणजे जे क्वेश्चन सेट राहिले असतील सोडवायचे ते सोडवते, मग मला फक्त मी ग्रुप डी चा स्टडी करते तर मला फिजिक्स केमिस्ट्री बायो हे तिनी कड लक्ष द्यायला लागतं, परत त्याच सारखं रिव्हजन करायला लागत. सो मी ते तिथं करत बसते मग ते झालं की कधी तर थोडाफार असा कंटाळ येतो, कारण कि एक तर रात्री पण झोप झालेली नसते सकाळी पण नाही, तर मग थोडस तिथ पण ढुलकी मारून घ्यायची यायच थोडं झोपन होत.